हॅलो हा ताई नमस्कार- बोला ना. हो ताई येत येतोय मला आवाज तुम्हाला येतोय अ हो बोला ना ताई
काय म्हणतात कशा आहात?
आम्ही मस्त
आम्ही पण एकदम मजेत आहे.
अच्छा झाले जेवण वगैरे तुमचे? हो -हो आमचे
हा- हा -हा बाकी एकदम मजेत सगळं एकदम व्यवस्थित आहे आता काय स्कूल चालू झाल्या मुलांच्या त्यामु काय दिवस त्याच्या म जातो ना ओ
आणि आज सॅटर्डे संडे सुट्टी असते का तुमच्या मुलांना
हो सॅटर्डे- संडे दोन्ही दिवस सुट्या असतात त्यामुळे असतात दिवसभर -घरीच फक्त ट्युशन असतय हा सकाळी आणि कस सकाळी- मॉर्निंग चालू झाली कि रात्री बारापर्यंत स्कूलच चालू असत ट्युशन स्कूल -ट्युशन स्कूल, होमवर्क हो एक नववी ला आहे आणि एक तिसरी ला आहे
अच्छा म्हणजे पुढंच वर्ष बोर्ड खढचा
हो पुढच मोड
पण आतापासूनच प्रिप्रेशन असेल माझ तर.. छोटी आहे अजून सिनियरलाच आहे.
ओके हो पण खूप लक्ष द्यावं लागत अस स
हो लक्ष द्यावंच लागत
हा
पण ती ती स्वतःच खूप स्वतःला सांभाळून घेते माझ्यापैकी
म चला हम् एक हा
अ नाही ना इकडे पावसाचं फक्त वातावरण होत होयण
हो ना पाऊस नाही काय नाही पाऊस नाही काय नाही ऊनच डत कधी पाऊस पडेल काय माणती मागच्या वेळेस तर खूप लवकर पडला होता हॅलो हॅलो
हॅलो हॅलो
येतोय का आवाज
अ होत आहे आता यायला लागला
कट झाला होता मध्येच
अ ओके मला इकडे दाखवत नव्हत ते कट झाले
नाही कट नव्हतं झाला मध्येच आवाज गेला होता
हो कदाचित हे वा वर्णामुळे असेल
हा वातावरण
हो मग तुमच्या मुलांचा बोर्ड कोणत आहे
स्टेट बोर्ड आहे आपला
अच्छा स्टेट बोर्ड आहे
हा
अ हा ते स्टेट बोर्डचा बर असतं आपल्याला कॉम्पिटेटिव एक्झामसाठी
हो आणि कस माती का ते बाकीच काय नाही सीबीएससी वगैरे ग्यायला पण मुळात कसं माहिती का त्याचे ट्युशन जास्त लवकर भेटत नाही म्हणजे लहानपणी मिळतात पहिली ते पाचवी पर्यंत कसे होतात हँडल पण याच्या पुढचे जे असतात ना क्वचित असतात ओसीबीएस आणि मग ते नंतर मग आपल्याला आपल्याला क्वेशन विचारल्यानंतर आपल्याला पण त सांगता आला पाहिजे आपल्या मुलांना हॅलो हॅलो हॅलो
हा त आहे आता आला हवाज तुमचा
हाऊस काबर कट होतोय वाटत
कदाचित हे वातावरणामुळे पावसाचं वातावरण असेल तर होत असेल
हम्म सच स
हो तेच ना
आम्ही लहानपणीच मीस स्टेट बोर्डला टाकायचंच माझं हे होतं- सीबीएसई ला कसं आपण पण- आपल्याला पण तेवढं त्यांना उत्तर देता आले पाहिजे ना, लहानपणी आपण देऊ शकतो. म मोठ मोठ्या वर्गात गेल्यानंतर त्यांच टफ असत मग ते आपल्याला सांगता पण आलं पाहिजे ना?
हो ते तर आहेच.
हा त्यामुळे मग कसं स्टेट बोर्डला ठीक आहे, आपलं काय टेन्शन नसतं. काय नसत आपण पण त्यांना हेल्प करू शकतो. तो.
बरोबर आहे तुम्ही हाऊस वाईफ आहात?
हो हाऊस वाईफ आहे.
अच्छा.
तुम्ही?
अ नाही मी- पहिले करत होती जॉब, पण मी आता मुलीसाठीच क्विट केला. तिच स्कूल, क्लासेस, सगळं मॅनेज करायला लागत. तो मग ट्विट केला आताच.
अच्छा. हम्म, हम्म, हम्, पण मग तुम्हाला आता घरामध्ये वेळ जात असेल, जास्त इच्यामुळे अजून- हम्
मी कसं माझं याचं पण घरून एम्ब्रॉयडरीचा पण बिझनेस करते ना, तर मग हा दिवस रात्र कुठ जातो कळत नाही.
हा हो ते पण एक- घरामध्येच तुम्ही बनवतात का म? म्हणजे याच्यावरती
मशीन पण आहे,
अच्छा.
मास्टर्स आहेत, तर मग ते पण चालत अस
हा, हा, हा, छान आहे ना, उलट मस्त आहे.
हो. तेच म्हणजे तिला सांभाळून करता येत हो आरीवर्क मध्येच
पण करतात का?
हो हँडवर्क जे असत ना त्याला एक्च्युली दुसरं ना ते हँडवर्क असत पण त्याला लोक आरीवर्क ओळखतात.
अच्छा
हो म्हणजे असत ते हँडवर्क मध्येच येतं
हा
ती अ सुई असते ती जे बीड स हे करते. तो ना फक्त सुई असते त्याच त्या सुई सुईला आरी म्हणतात म्हणून लोक आता हँडवर्क म्हणजे आरी वर्क म्हणजेच हँडवर्क आहे असं कन्सिडर करायला लागले.
अच्छा मारी पण म ते त्या मानपाठ पण एक होत असेल आहे ना?
हो म्हणजे पहिले काय व्हायचं पहिलं आपलं असं खाटेसारखं असायचं. तर त्यांच त्याच्यावरती मोठ आणि ते कॅरी करायला खूप हे व्हायचं त्रासदायक ठरायचं. ते पण त्या ज्याने मान पंजाब पाट पंजाम हा पण आ आता ना ते बरेच मार्केटमध्ये चांगलं चांगलं हे अपडेशन आले ते अल्युमिनियमच्या एकदम हलक्या फुलक्या फ्रेम्स असतात. आपल्या राऊंड फ्रेम असतात म्हणजे आपण बेड वर घेऊन हा म्हणजे आरामात टेकून वैगरे करु शकतो आता हा त आत तर आधी एवढा त्रास नाही होत
नाही नाही पण तरी खूप बारीक वर्क आहे ना ते ना
ते खूप म्हणजे कधी कधी तर डोळ्यांवर एवढा स्ट्रेस येत तो ना त्याचा आणि मग कस्टमर म्हणता एवढे पैसे का बरं? अरे ते तुम्ही करून बघा तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की का घेत तो आम्ही एवढे पैसे
नाही खूप खरंच आहे पण तुमची मेहनत पण तेवढी ना
हो आणि आता अ म मटेरियल कॉस्टिंग पण वाढल्या आहेत सध्या अ या त्याच्यामुळे पेट्रोलच वगैरे सगळे रेट वाढली मटेरियल वाढत हो आणि त्याच इ सगळ्या गोष्टींवर होत त ना
हो सगळ्याच गोष्टींवर होत
चे रेट्स थोडे थोडे करून वाढलेत
हो खरंच आहे ना म्हणजे प्रत्येक ठिकाणी हम्म
पाच रुपये वाढले तर आपल्याला जी गोष्ट दोन वेळा घ्यायची तिथे दहा रुपये ऑटोमॅटिक वाढतात
हो खरंच ये ना प्रत्येकाला त्या बरच तून जावंच लागत ते युद्ध म ह पेट्रोलची भाव डिझेलचीचे भाव आता व्यानवाल्यांची तरणा जे पैसे होते त्याच्या तर डायरेक्ट डबल करून दिलेत स्कूलच्या
बॉोल केले पण त्यांना डबल अलाऊड नाही ना म पॅरेंट्स नि काही ऍक्शन नाही घेतली
ते म्हणतात की आम्ही एकदाच वर्षातून वाढवतो आता तुमच पेट्रोल डिझेल मिळत नाही गॅस मिळत नाही आणि मग त्यामुळं
अस तुम्ही डबल थोडे ना करू शकता तुम्ही थर्टी पर्सेंट वाढवा फोर्टी पर्सेंट वाढवा इट्स ओके पण तुम्ही डायरेक्ट हंड्रेड पर्सेंट ने करताय चेंज तर योग्य नाही ना पॅरेंट्स करायला पाहिजे
बोललो तस पण मग कसं झालं नववीला मुलगा गेला ना त्यावेळेस त्याची फक्त आतापर्यंत सोमवार ते शुक्रवार शाळा होती आणि नववी दहावीची आता शनिवारी पण शाळा राहणार आहे त्यांना ना मग त्यामुळे मग एक दिवस एक्स्ट्रा त्यांचा महिन्यात चार दिवस वाढतात
हो तरी पण
तरी पण हा त्याचे पैसे एक्स्ट्रा द्या बोलत हो म्हटलं नाही याच्यामध्येच होईल म्हटलं आता हे जेवढ वाढेल त्याच्यामध्येच हम्म प्रत्येकाचे हे याच्यामुळ याच्यामुळे भरपूरच खूपच हे होती
हो ते तर आहेच
किती दिवसात एक ब्लाउज होतो मग
कस्टमरला किती हेवी ब्लाऊज हवं आहे त्याच्यावर डिपेंड करत पण एकदम जे बेसिक असतं ना तरीसुद्धा त्याला तीन ते चार दिवस आरामात लागतात
ते पण आणि किती किती तास पूर्ण वेळ बसायच किती वेळ बसायचा रोज
रोज पाच सहा तास बसून पण तेवढा वेळ लागतो आणि
घरात ल आवरायचं पोरांकडे बघायच
तेच तेच आणि सगळंच बघणं होतं आणि कधी कधी कस्टमर तर एवढ म्हणजे आपण कोणत्या हच्यात कॉन्फर्म करून जातो कोणत्या कॉस्ट मध्ये आणि आल्यावर मग आता तुम्ही एवढे कमी करात तेवढ कमी करा परत अजून ते पण देल करायचं
ण किंमत देल पाहिजे ना एवढ्या आपण मेहनत
हो तेच ना काही काही कस्टमर असतात की ते एकदम हॅप्पी होऊन की हा म्हणजे खूप हो जे खरच अस म्हण जे माणुसकीमध्ये असतात कि हा कुणाची तरी मेह आहे आत्ता अपिशि करायला तर ते कस्टमर खूप छान रिस्पॉन्स असतो त्यांचं पण म्हणजे ते फॅमिली मेंबर सारखंच ट्रीट करायला लागतात. आपल्याला पण आणि आप पण हे त्यांना.
बरोबर आहे ना अन
बरोबर तेच ना आत तर आपला कॉलचा पण. टाइम संपायला आला हे तुम्हाला हो. परत ते हे नको व्हायला तुम्ही कराल.
हो हो चालेल छान वाटलं तुम च्याशी बोलून मला.
खूप छन वाटल.
चलो थँक यू बाय.
बाय बाय.